हॅलो हॅलो. हॅलो. बरी तब्येत.
हा बोल न.
हॅलो आवाज यलांत आहे माझं.
हो हो येत येत हो चांगले आहे. हो चांगली आहे तुझी कशी आहे.
माझे पण मस्त आहे झालं जेव्हा.
मला एवढ्या लवकर तुझं झालं का.
नाही हो म्हणजे मला विचारायचं संध्याकाळचं चाय पाणी असं अस विचार हो बर बर आहे बर स्वयं. पक म्हणू शकते. आणि ते मला चाय पाणी विचारायचं होतं आणि असं विचारायच होतं की स्वयंपाक झाला का? ते डायरेक्ट जेवणल नाही हो माझ चाय पाणी असतयम लावतो ना
अच्छा
हम मी ड्युटीहून आले की सात वाजता आले सहा वाजता आले मग याच टाईमला माझा. चचाय होतो साडेसात
अच्छा रमत काम आहे म्हणजे नामवून आल्यावर.
म्हणून, ते पहिले अटँकला चहा पी असं ब क पहिले तर निघतात आता तरी आठची ड्युटी होती. ठीक आहे सहापर्यंत होतो. आता या हप्त्यामध्ये दहाची लागली की मग डायरेक्ट सात साडे सातच होतात मग चहालामला.
म हो का.
हम्म म्हणून ते चहाची तसे तर जेवणाात याच्यासाठी विचारले की मला बुक लागून ये ना.
अच्छा.
हम्म. काहीतरी खावा म्हटलं मग.
तस पकस बकी.
स्वयंपाक आमचा पण बाकी आहे आमचा तर भात पण टाकला नाही अजून. माझी वहिणी तशी जलद आहे म्हणा पटकन करते लय झाला तिला अर्ध ज आहे पक्ष सहाजण अ.
हो का बापरे. मग काय मग का राहायचं काम आहे. हा. अंडे आठ घेऊन या ना आता आठ दिवसाचे. अ बालीचा फोन चालू आहे ग. हम्म. हॅलो. हॅलो. हम् हम्.
अल.
हॅलो.
हॅलो काय घेऊन या म्हणलं काय घेऊन या म्हणलं.
आवाज येत आहे का.
हो
हा अच्छा अच्छा हा हा फोन आला होता मला मी म्हट म्हटलं आवाजच येत नाही का काय. हा फोन चालू असताना फोन आपोआप रिसिव्ह होत दुसरा ते रिसिव करण्याची गरज. हा ते मला. वाटत होत मी तुझ्यासोबत बोलत आहे पण मी अं
हा हा तिकडें बोलत अस.
पण फोन रिसीव्ह पण आला होता ते.
हो का.
हो ना.
बर.
एवढी जलत आहे का तुझी वहिणी तुझ्या वहिणी बद्दल बोलत होतीस. हो तू.
हो वहिणी बद्दल बोलतो तो खूप जलत आहे आमचा तसा स्वयंपाक. रीच करते हो सहा सात. ह् भात वरण भाजी पोळी.
बाप. चांगल आहे न.
ला आता काय आता बसली की आता साडेआठ पर्यंत जेवायला.
हो साडेसात झालेत आता साडेआठ साडेसात का पाहुणे आठ झालेत काहीतरी.
पाहणे आठ झाले वाटत हे करते झालंत तशी.
बा.
हम्म लय लवकर लवकर स हा म तिला मी म्हटलं आता कर तर करण काहीतरी.
हम् हम् हम्.
नाही बा आम्हाला वेळ लागते आम्ही आरामात बनवतो सईपाक.
हो मला बी लागते बा मला पण हे इकडे जलत काम आहे. पाणी बिणी कसं आहे तुमच्या इकडे.
आज झालं आमच्याकडे पाणी एवढे दिवस पाणी वगैरे नव्हतं काही.
आमच्या इकड दन झालं आम्ही मिबी उठुन येतं होतो तस इतकं. पडलं इतकं पडलं मी भिजली माये बाबा भिजले.
ह रे
आमही भिजलो भिजून आलो आमही.
चांगलाच. पाऊस झाला.
घरी हा खूप. एम का ड्युटी निघायत नाही मग. इकडे भरपूर झाला.
हो बाऊस पाहिजेच म्हणा.
हम्म पाऊस पाहिजे शेतकऱ्याला पाऊस पाहिजे.
हम्म. आपल्या स केला पाऊस नकोस वाटते पण पाऊस खूप गरजेचा आहे शेतकऱ्यांसाठी.
हं शेतकऱ्यांसाठी पाहिजेचं.
होणं.
मला पावसाळा आवडते पाऊस आवडते पण चिकचक आवडत नाही. मला ते पावसाळा आवडत नाही मला सगळ्यात जास्त हिवाळा आवडते. हम्म मला हिवाळा मला. पावसाळ्यामध्ये मग ते फरशी वगैरे टाकून असली तर आपण काही नाही वाटत बेड असला फरशी असली किंवा अशी गॅलरी वगैरे असली घराला तिथं बसून निवांत पावसाची मजा चायसंग आवडते.
हो.
नाही असं गजगजीत नाही आवडत मला मातीत आणि ते सगळं आयते भजी खायला आवडतात
हो का.
पावसाळ्यात हम्म माझी ताई मस्त बनवते माझी माया तिचं नाव तिचं नाव घेऊन म्हणे तिच्यासारखे भजी बनवा माय म्हणे माझ्या पोरीसारखे तुम्ही तसे नका बोलु हम्म कुणाला येतात तिला येतात ती बनवते. माझी बहिण तर एकच नंबर भजी बनवते.
हो हो ताईपेक्षा चांगले बनवत असल तर मग तिलाच बनव
अरे अरे अरे ताईपेक्षा ताई फेल आहे एकच नंबर असा भजा बणवते. बटाट्याचे भजे बनवले तर तुम्हाला भजा लागणार नाही पक्का बटाटा लागेल एक नंबर.
बापरे तारीफ करत आहे की काय करत आहे नेम ओ एम जी असेल आजूबाजूला ह भांडन होईल तुमच्या दोघींशी
तिथंच आहे इथंच आहे माय वहिणी मी माघारी मस्त बोल वहिनी भजी कसे बनवायचे बटाट्याचे? रेसिपी सांगायची आहेे त्या ताईला. बेसन घ्यायच हा पहा बेसन मग बेसन नाहीत बेसन
बरं बर बेसन पाहिजेच कां बेसन नसलं तर चालतं नाही का
ची म्हणा नाहीतर टकसाल हळद, मीठ हे टाकायचं कमी पडलं तर चालते पण टाकायचं. आणि तेलामध्ये तळायचे बर.
अच्छा पण बेसन भज्यामध्ये हळद नसते.
नाही नाही ते टाकतात ते एक नंबर सांगायले का मी एक नंबर भजे बनवतात माझी आई म्हने माय आज मला चांगली भजी खाऊ घाला बर म्हणे मस्त पाणी आयलं म्हणी माझ्या ताईचं नाव सरिता आहे सरिता माझ्या सरू सारखे भजी सारा म्हणे हम्म
हा
माझ्या सरूसारखे भजी चारा अशीच बनवा म्हणे एक नंबर
हा.
वहिणीला नाही खाल्ले नाही बनवली कशाला पण मग अस मन होत होत खूप असं चांगलं काहीतरी खायचं बाबाला मंचुरियन आना म्हटल पाणी आहे म्हणे आणतो म्हणले हॅलो.
हो पाऊस असला की येई नाहीचं वाटत येत आहे ना आवाज येत नाहीय का? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो.